हॅलो
हां बोला की जेवला?
होय जेवले बघा आताच. तुम्ही?
हां हां हो झाल जेवण वगैरे आवरल भांडी झाली. रात्रीची आवरलेत सगळी काम उरकले. आता थोडा वेळ बसायचा आणि मग झोपून जायच हां.
हा हा हा
दिवसभरच रुटीन संपल आता. परत उद्यापासून दुसर हां. हम्म चालू होतय.
होय
काय मग आज काय स्पेशल बनवल होत?
काय नाही बघा रोजच्या सारखच आपल गरगटा, चपाती, रस.
हां हां हां आमरस बनवला होता?
होय आमरस बनवलेला आज.
हां होय आता आंबे खूप स्वस्त झालेत ना आणि सीजन पण आता संपत आलाय.
होय आणि कस घरात आता एकच भाजी असली ना की काहीतरी लागत. ते आणि दुसर मग तवाच काय तर मग अस आमरस वगैरे बनवल की खातात आवडीन.
खातात होय चपाती सोबत चांगल लागतय ना ते. हा होय ते हो चपाती सोबत चालतय भारी. भाजी नसेल तर शनला आणि कुटात डबल डबल केल की ते आणि शिल्लक राहतय मग ते सकाळी परत खायला बघत नाही. मग ते तसच राहते अस पण होतय भाजी एक्स्ट्रा केली की शिल्लक राहतेच मग.
हां आणि आमच्यात कसय की पप्पांना पातळच लागतय आणि दादा ला पातळ आवडत नाही तर मग घट्ट आणि पातळ दोन्ही. घट्ट आणि पातळ दोन्ही भाज्या दोन भाज्या करायला लागतात मग रोज.
अरे वा म
तर काय नाही दोघ होता दादा पण घरी पण कस कर टा कसा जरा मिडियमच असतोय ना.
हा म्हणजे थोडस अस थिकनेस असतोय हां.
हा मग त्यामुळ ते खाल्ला त्यान पण.
हां हां मग रात्रीच काही ते अऍडजस्ट कर य पण दिवसभर ना ते भाजी, चपाती दोन्ही लागते पातळ आणि आपली हे. सुकी भाजी आणि पातळ लागतेच दोन भाज्या.
होय लागतय हां
संध्याकाळी काहीतरी ॲडजेस्ट करता येत. आम्ही पण आता मग म्हटल आता कुट करत बसायच आमटी जरा होती सकाळची.
हां हां हां
हां मग एक खिचडी भातच केला परत कुठ आमटी करायची म्हंटल. डाळ अ डाळ खिचडी केलेली हम्म.
होय काय हा मी पण सकाळचा भात उरलेला दोघानीं पण खाल्ला नव्हता मग तोच फोडणी टाकला आणि खाल्ला आता मग.
हा तेच छान लागतं फोडणीचा भात पण, फोडणीचं म्हणजे. पण लेमन राईस पण करू शकतो त्याचा फोडणीचा.
हा त्यात आपण याला बिर्याणीला किंवा मसाले भाताला जो मसाला टाक तोना तो जरी वरून टाकला ना
टाकला तरी छान लागते हम्म, त्याचा फ्राईड राईस पण बनऊ शकतोय आपण.
होय तेे तसले ते वेगवेगळे हे पण मिळतात शेजवान चटणी ह्याव त्याव
चींग चायनीज. सगळे तर ते पॉकेट मिळतं मसाला पॉकेट हा त्यात आपण भाज्या कट करून टाकायच्या फोडणीमध्ये कांदा बी आपल हे शिमला मिरची, टोमॅटो आणि ते थोड परतून घे पण हे करायच नाही शिजवायच नाही ते आणि म ते मस्त मसाला वगैरे टाकून भात टाकायचा फक्त मीठ पण नाही टाकायला लागत त्यामध्ये. आणि छान परतवून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर वगैरे छान लागतं ते पण. म्हणजे शिळा भात कस आता सकाळचं पाहिला संध्याकाळी पांढरा तो खायला कस तरी वाटतय तर मग लोक काहीतरी अ रेसिपी तयार करून आपलं हा वेगळं काहीतर केलं तर खातात ना सगळे.
तेच की आता ते ते हे शिळा असलं की कसं होतय माहितीये काय कोण खायला बघत नाहीत मग.
बघत नाही हा.
मग त्यापेक्षा ते जरा काहीतर फोडणी केलं किंवा
हा थोडस एक पेस्ट देऊन ते खाता येतय‌. आणि संपून पण जातय ना मग शिल्लक राहात नाही.
होय बरोबर हाय.
ह आणि तेच असं फोडणे वगैरे टाकलेलं तेच जास्त आवडते खायला लोक म्हणजे आता जर ताजा भात असला फोडणीचा पण केला असेल तर सगळे ते फोडणीचाच खातात ताजा तिथंच ठेवणार. हे होतय, सगळ्यांनाच आवडतंय फोडणीचा भात आहे हे ते. हा आम्ही पण आता लहानपणी तेच कधी तर कंटाळा आला हे करायचं. फोडणी भात करून खायचा. शिल्लक राहिलेला भाताचा हम्म छान लागतय ते.
पाहिजे हेच पाहिजे तेच पाहिजे.
हा तेच की काय असल ते खायां लाग पाहिजे आणि सगळंच खायला पाहिजे न बाहेरच बाहेरच मग किती खायचं ना बाहेरच.
व्हय ते तर हाय.
हम्म ते कसं वेग कुठलं पाणी वापरतात काय कुठलं तेल. जे काय आपल्याला माहित नसते कशी त्यांची क्वालिटी हाय काय. टेस्ट लागतय म्हणून आपण खाय गेलो कि ते आपल्याला त्रास होतोय त्याचा.
होय किती बघतो सोशल मीडियावर व्हिडिओज येतात की केवढे तरी
होय किती सगळीकडं. घाणीचं वातावरण हे ते त्यामुळे डास वगैरे. ते माशा वगैरे बसतात त्या पदार्थांच्यांवर. मग त्याच्या फूड पॉइझनिंग वगैरे होतय सगळ्यांना. कधी तर ठीक आहे. म्हणजे असं चांगल्या ठिकाणी खाल्ल तर काही वाटत नाही. स्वच्छता वगैरे असेल तिथे, पण कायम बाहेरच म्हंटलं तर मग हे होतय, त्रास होतय ना. सारख ऍसिडिटी वगैरे होते.
हा, पण स्वच्छता जरी असली, तरी पण काय सांगू शकत नाही ना. त्यांनी वापराय लागल्यात कसलं सामान.
वापरलय ते आपल्याला कळणार नाही, असं पण आहे.
हम्म, आता पनीरचच बघा की, म्हणजे आता व्हेज लोक जे असतात ना जास्त प्रेफर करतात की बाहेर गेल्यावर पनीर खायचं. पण एवढ खुप धोकादायक झालंय पनीर खाणं पण आता. आता काल ते फक्त अमूल पनीर खावा. खायला पाहिजे असं म्हणतात कारण की ते एक ब्रँड चांगला आहे. हा पण त्या अमुल पनीर मध्ये पण दोन भाग आहेत. एक स्वस्तवालाय ते पण चांगलं नसतंय. एक जे महागवाला मिळत ना छोटस, तेच चांगलं असतय.
अरे बापरे मग आता गरीब लोकांनी काय मग तर स्वस्त वालच घेणार ना ते.
पण लय त्रास व्हायला लागलय त्याच्यानं. ते शुद्ध पनीर नसतय.
हा. मग ते डेअरीमध्ये वगैरे बनवलेलं असतय. ते मग ते पण त्यामध्ये, पण केमिकल वगैरे असतय.
अ, होय. काहीतरी मिक्स केलेलं असतयच त्यानी. असं नाही ना की सगळं शुद्धच भेटतय.
हा, हा. पण काय नाही यांना तर पैसे भेटतातच ना. लोक लोकांचे जीवाशी खेळून काय भेटणार आहे.
कस असतय. आता पनीर बनवायचं म्हणल्यावर, भरपूर दूध पाहिजे. मग आता एवढं दूध कुठण आणायचं, तर मग ते जर वाचवायला पनीर ची, मागणी जास्त आहे ना बाहेर.
साईड म्हणजे ते कमी करण्यासाठी, दुसरं काहीतरी वापरत असतील.
हा, मग ऑइल वगैरे वापरून तेवढं जरा प्रमाण वाढवून, त्याच मग ते बनवून देत्यात. म्हणजे कस होतय की, त्याच्यात दूध आणि नॅचरल पनीर कमी असतंय. आणि बाकी
हा, हा, हा, जास्त असतील, हा. म्हणजे ते बाहेरचे घटक जास्त असतील. जे नैसर्गिक पाहिजे, ते घटक त्यात नसणार. त्यामुळे ते शरीराला हानिकारक असल.
हा खर प्रोटीन म्हणून खातात लोक पण, ते काय हानिकारकच आहे.
हा, मग ते प्रोटीन मग आपले शेंगदाणे, फुटाने खाले तरी प्रोटीन भेटणारच. आपल्याला हरभरा तेन मग तेच खालेल बर, मग प्रोटीन च्या नावान. हल्ली जरा त्रास होत नसेल तर. आता जीमला वगैरे लोक म्हणजे डाएट ला वगैरे ते खातात. त्यांना पनीरच.
होय. डायटवाल्या लोकांना लागतयच ते.
हा मग त्यांनी कुठलं खायचं मग. ते पण त्यांच्या शरीराला घातकच ना मग.
व्हेज असलं कनी त्यांचा लय प्रॉब्लेम आहे ते. आता नॉनव्हेजिटेरियन असल की. कस अंडी खाऊ शकतात मटन चिकन असतय. पण व्हेजवाल्यांना पनीर शिवाय ऑप्शन नाही. मग कडधान्य भिजवुन खायला पाहिजे.
नॉनव्हेज वाल्यांना पण ना चिकन मध्ये ते, केमिकल म्हणजे इंजेक्शन वगैरे देतात ना. कुंबडीला. त्या मग ते त्याचे पण सॅड इफेक्ट व्हायला लागलेत आता लोकांना थोडेफार. म्हणजे कस जे जास्त खाणारे असतात त्यांना जास्त हे ते एलर्जी म्हणा काहीतरी. हा असं चट्टे वगैरे उठण्या अस प्रॉब्लेम झाला. सगळीकडेच ते केमिकलचा याचा वापर वाढल्यामुळे ना लोकांच्या आरोग्यावर परिणाम व्हाय लागले. बऱ्यापैकी.
हा आता शेतीमध्ये सुद्धा
हा सगळंच भेसळ झालंय. आता शेतकरी तररी काय कर ना वरून जे का हे येतात खते वगैरे, आता खत टाकल्याशिवाय पण ते पीक येत नाही म्हणतात. म्हणजे सगळ तर आपलं अ हा. हा.
पहिला कसं असायचं की बाबा वर्षभर एखादं पीक उगवायचे. आणि मग विकायची. पण आता तस नाही लोकांना फास्ट म पाहिजे आता आंबा आंबा केलाय ना. तर तो आंबा आम्हाला चांगला पिकलेला पिवळा जर पाहिजे. केळी पिवळी जर पाहिजे, तरच लोक घेणार. पण ते कलरच्या नादात आणि तेच कलरच्या नादात आणि लवकर पिकवायच्या नादात ते सगळं केमिकल केम. कल व्हायला लागले ना. लोकांच्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागलाय त्याचा.
हो तेच की. कसं असं शुद्ध काही भेटतच नाही म्हणजे. देशी म्हणा आता देशी केळ म्हणतात पण ती पण देश असतात काही कुठले असतात काही कळत नाही. पहिल्यासारखी चवच नाही आहे ना केळींना वगैरे पण
नाही कुठलं काय पहिल्यासारखं आता सफरचंद जरी खायला गेला तरी गोड नस पेरू परवा परवा पेरू आणून ठेवला तर आम्ही अजिबात जाऊय त्याला नुसता सपक ध्यान पेरू पण
आणि असं फणस असं कापसासारखे असतल आतमध्ये घर
हा तेच की आहे खाऊ पण वाट
आणि ते सफरचद न जरी घेतला ना तुम्ही तरी ते कापसासारखंच लागते असं असं. कडक नाही पहिला कशी कडक अशी यायची आता असं कापूस खाल्ल्यासारखं फुसफुस असं. म्हणजे मऊ मऊच असतय ते आतमध्ये हम्म..
गोव्यात.
आता सगळीकडेच भेसळ आले त्यामु काय. जेवढं सेंद्रिय खाता येईल तेवढं लोक पण पण प्रयत्न केला पाहिजे शेतकऱ्यांनी पण सेंद्रिय शेतीकडे वळाल हे केलं पाहिजे. बघितलं पाहिजे.
सेंद्रय शेतीकडे वळायला काय नाही मग ते कस होते महीती काय? अ असं म्हटलं ना मगाशी की रासायनिक टाकलं क नाही कलर येतोय पटकन पिकतय. तर सेंद्रिय केलं की तर कध फिकणार नाही मग उघड होते ना.
पटवून दिलं पाहिजे की आपलं प्रोडक्ट काय क्वालिटीचं आहे असं.
तेच की.
तर म मार्केटिंग करायला पाहिजे त्यासाठी.
त्याशिवाय काय नाहीच मार्केटिंग मेन पाहिजेच. बर चालतंय बोलूया मग उद्या हा